हॅलो हॅलो येतो काय आवाज?
हां बोल कि.
बोला कि म्हणल काय चाललय बोला कि हो? मला यायलाय की तुला यालाय की माझा? माझा आवाज येतोय ना तुला?
येस आ याय लागलाय ना आवाज. येस येस
हां म मग हॅलो हॅलो काय.
काय चाल काय चाललंय अरे पहिला आला नीहार. आला थोड्या वेळान. बसाच की आता बसायचे दिवस आहेत बसणार
अर काय बसाय दिवस आहेत त अगं मागच पासन आमच्या इथं लाइट अशी नुसती पाकपूक पाकपूक पाकपूक व्हायल्या.
अहो महावितरणची माणसं आहे तुम्ही अपडेट घ्यायला पाहिजे की.
हा मग केली की कंप्लेंट.
कंप्लेंट डायरेक्ट तक्रार निवारण केंद्र. महावितरण मला तर असं सिरीज पाठ आहेत मी याचा नंबर दे मला कोण विचारल की नाही लाईट नाही. तेेच की एला बि करू ते टोल फ्री नंबर काय दोनशे झिरो दोनशे काय तर असा.
नाय नाय अठराशे काय तर हाय त्यो
हा हा सॉरी सॉरी अठराशे वाला बरो
त्याच्यात ते सांगते कुठली तक्रार ये एक दाबा दोन धाब
त्याच्याबरोबरच फोनवर बोलालतो तवर तुझा मेसेज आला.
होय काय डिस्टरर्ब केला काय मंग मी
हो मग पर्सनल पर्ससमध्ये घुसल्यास तू डायरेक्ट
होय काय बरं बर बर बर चालते चालते अरे सकाळी मला श्रुत ती पण फोन केलेली आणि माझ्याबरबर फोनवर बोलायला लागलंय वाटतं आणि त्यांच्या इथं कोणत काकू हायत वाटतं- त्यांच्या घराच्या अस म्हणजे कशातन तरी करंट फ्लो व्हायला लागलाय म्हणजे असं शॉक लागाला लागला अस झणझन्या आल्या आल्यासारखं भिंतीला काय कशाला असं म्हणली ती मग ते त्यांच्या घरात दोन तीन जण येऊन बसल्यात लाईट गेल्या अस व्हाय लागलय शॉक याय लागलाय. मी म्हणल असंच असते महावितरणमध्ये कोण माणूस असला की नी म्हणलं त्यांना वाटते काय सगळ्या अपडेट ह्यास्नीच असत्यात वाटते एम ए सी बी च्या
अरे आर्थिंग बघा की म्हणाव घराचं काय करलाय
क कायतरी एम सी बी मध्ये प्रॉब्लेम झालाय वाटत.
आर्थिंग बघ बघायला पाहिजे किंवा मग त्या जिथं ज्या भिंतीला करंट लागालाय त्या भिंतीत पाणी उतरलय काय बघाय पाहिजे.
होय तसं पण असतंय मी पुण्याला गेलतो की नी मधी म्हणजे आपलं कॉलेज संपल्यास संपल्या एकदा गेलो नव्हतो काय मी जॉब शोधायला जॉब शोधायला
भांडून आलतीस
नाही भांडून आलो नव्हतो ते चुकीचा प्रश्न विचारल्यामुळे मी घरी आलेलो.
हा हा हो भाईसाब
तिथं मी पूर्वाच्या रूम मध्ये गेलेलो काय आणि बाथरूम मध्ये गेलो मला म्हटंली या चावीला गरम पाणी येते बघ म्हणली आणि त्या चावीला हात लावला की शॉक लागत होता.
काय?
म्हणजे असं जास्त लागत नव्हता पण बारी झुंणजूण्या यायच्या हा मी म्हनलं हे पूर्वे म्हणले ह्या चावीला हात लावल्यावर शॉक लागालाय म्हटलं काय ती हात लावून बघितली तिला लागना आणि मी हात लावला की मला शॉक लागाय लागलेला मंग म्हंटलं आता काय म्हटलं कसं प्रूव करायचं म्हणलं हे आणि दोघीसनी बोलवून आण जा म्हणलं त्या दोघीनी हात लावून बघितला त्यातल्या पण एकटीला लागला एकटीला लागलाच नाही शॉक हो म्हणलं असं कस काय असू शकते मग म्हटलं आणि कुणाल तर आण जा म्हटलं म त्या काकूलाच बोलवून आणली डायरेक्ट म त्या काकूला तिच्या सासूला लागला तिला लागला नाही.
अग जींचं तुमचा बॉडीत रेजिस्टन्स कमी असला की तो करंट फ्लो होतोय. एखाद्याच्या बॉडीचा रेजिस्ट्रेशन रेजिस्टन्स जास्त असला की फ्लो येत नाय
म आमच्या एवढा कमी हाय की त्यातनं फ्लो च व्हायला लागलेला डायरेक्ट
होय मा असू शकतं की
ह आणि कसं झालं बरं की आंता त्यां त्यां मालकीनीला बोलवलं नशीब तिची सासू तिच्या बरोबर आलती तिला लागलां नसतां तरं ती कायं म्हणणांर कांहीतरी सांगाल्यात आपल्याला एक लॉजिक माहिती आहे नां हे त्यांना कोणं सांगणार पाठवूंन
ते सॉकेट एकदाचं मलां लागतं नाहीं
तूं कायं दगडचं आहेस आरे
अं खरंच की पर्वा मशीन आमच्या डायरेक्ट फिरायंला चालूं झालंय वॉशिंग मशीन वरचां मेन खटकां वढलीस की मशीनस फिरांय चालूं वायुंचा मधी कायं विचारायचं नाहीं तुम्हांला कायं स्पिन करायचं आहे वॉश करायचां आहे कायं करायचं आहे डायरेक्ट गंड गंड गांड गंड गांड चालूंच
आमचं मशीन पणं मस्तीला आल्यासारखं करायंला लागले सकाळपासून
आणि त्यांला बघांयला गेलो
हम्मं
आणि मम्मी मधली थांब थांब मलां शॉक लागंला आणि मी डायरेक्ट हात घातलां मलां काहींचं नाहीं झालं की गं आं मम्मी म्हणते आंस कसं कायं मंग तिनं परंत हात घालूंन बघितला तिला शॉक लागंला
हम्मं
मलां लागतं नाहीं दोन्ही वेळालां
अवघडचं कामं कि मंग
मंग माणसांत आहे व्हयं आपणं
आम्हीं कायं झालं सांग सकाळंपासून वॉशिंग मशीन सुरूं करांयला लागलोय कायं म्हणजे आंज कपडे जास्तं होती मंग कायं म्हणलं जरां ड्राय करायची आणि मंग घालायची म्हणलं म्हणजे लगेच वाळत्याति नाहीं मंग मशीन मध्यें घातलो की. मंग कायं म्हणलं, एका एका टप्प्यांत सगळी बसणारं नव्हती. मं पहिला जरां घालूंया म्हणलं आणि नंतर जरां घालूंया. आणि मशीन सुरूं केलं. आणि एररत्चं दाखंवायला चालूं केलं त्यानं.
अरे ते असं हे व्होल्टेज मंच प्रॉब्लेम आले ते आमच्या मशीनचागे नाहीं ते. पी सी बी बोर्ड असते वं बटनां असते त्यांला.
तवसं उडाल्यांला उद्यां पर्वा.
मंग ते झालंय की कंडेन्सर दोनदा गेलां हायं व्होल्टेज मुळं
तेचं की पस्तीस रिपेरी करूंन घेतलांय तंवर आंता. त्यां ओव्हनचा पी सी बी बोर्डवर आंला आमच्या.
ते तुम्हीं हे वापरांयला पाहिजे मंग सगळ्यांना स्टॅबिलायझर.
स्टॅबिलायझर आहे की सगळ्यांला.
मंग.
खरं इथं वोल्टेजचा एवढां प्रॉब्लेम तो आंला आहे की नाहीं.
अरे मी सांग मीटरवरर बघकी मीटर कुठलं आहे तुमचं? मीटरवर बघकी स्मार्ट मीटरवर दिसतेय व्होल्टेज
होय की स्मार्ट मीटर वर दिसते खरं आत्ता व्होल्टेज एवढं डाऊन आहे की नाही स्मार्ट मीटर मध्येच ला हे लागन झालाय
काय
डीसप्ले
अरे मज्जा ऐक सांगतो तुला अ मला काय झालं सांग सकाळी मी मशीन लई ट्राय केलो चालूच होईना, चालूच होईना मग मला काय वाटलं सांग तिच्या कपॅसिटीपेक्षा जास्त झाले म्हणून होईना झाले वाटत मग परत बंद केलो सगळं काढल आणि नुस तर सोफाचं कवर ठेवलं त्याच्यात म्हटलं हे तर फिरवून बघूया वळतय काय नुसता फिरनाच त्याला पण एरर आणि डोअर दाखवायला लागलं मग शेवटला काय केलो मला काय म्हणला भाऊ व्होल्टेज नसल बघ, जा परवा गिरणीला पण तसं गिरण बंद पडायला लागलेली होल्टेजमुळे आणि मग बघितलो थोडा वेळ आणि नंतर मग जाऊन विचारलो मी फोन करून कि अ ते स्मार्ट मीटर वर व्होल्टेज दिसतंय काय म्हणून हा दिसतंय म्हणलं बघ जा जा मग मी स्मार्ट मीटरवर जाऊन व्होलटेज बघितल काय व्होल्टेज किती दाखवावं सांग हॅलो
किती ऐकायलोय बोल की
हॅलो हा
हॅलो
हॅलो कुठ गयब मधीच हॅलो
अगं तूच हॅलो, हॅलो करायली
अर तुझं काय कुई पण नाही काय नाही तिकंडन मी कसं कळणार मला
अगं तू काय सांगायलाच ऐकालोय ग मी
हा मग काय झालं व्होल्टेज बघितलं तर व्होल्टेज आहे दोनशे बहात्तर आणि करंट आहे आठ
गरज कितीची आहे त्याला दोनशे चाळीसची आहे दोनशे बाहत्तर कुठं ज पेटेल कि ते
आर तू दोनशे बहात्तर काय सांगायल्यास परवा आमच्या शेजारच्या घरात त्या दादान त्यो ब इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर घेतोय त्यो पोल, बिल उभा करायचे
हां
शेजारीच घराच्या बरोबर त्याच्या घरात तिनशे अलतं तीनशे वॉल्टेज
अरे काय अवघडच झालेय की सगळं
मी म्हणलं आता पेटवतो आहे का बघा घरं आमची
बघ की मला मग मी विचारलं एकाला त्यानं मला काय सांगितलं सांग हे बघ म्हटला दोनशे बहात्तर जर व्होल्टेज दाखवत असलं की नाही हे कर म्हंटला आपलं सोलरच हे पाड म्हटला ते स्विच असते ते सोलर बंद कर म्हणला, आणि किती व्होल्टेज दिसतंय ते बघ म्हटला नुसतं हेचं. आता म्हणलं त्यो एक्सपेरिमेंट करायला कुठं जाऊ? म्हणून त्यो काय मी एक्सपेरिमेंट केला नाही.
अग आपल्या घरात सोलर हाय, मी मान्य करतो आपल्या घरात प्रॉब्लेम होऊ शकतोय, त्यांच्या घरात सोलर बी नाही हाय.
अरे, काय व्हाय लागलंय सांगू काय, ज्यांनी- ज्यांनी सोलर बसवलाय आपण सगळ्यांनी जो सोलर बसवलाय की नी सोलर, ज्यांनी- ज्यांनी त्यामुळं जनरेट होणारी, त्याच्यामुळ व्होल्टेजची कपॅसिटी वाढलीया. आणि सगळं ग्रीडवर त्याचा लोड पडायला लागलाय, व्होल्टेजमुळ.
ह, अजून अग इकड हे पार्शात्येच घर हाय कणी शिंगणापूरला तिकडं अजून लोड शेडिंग असतंय, पाठवा कि म्हणाव.
आणि, आमच्यात परवा तसंच झालं की, मी पवार सर मला काय म्हणले सांग? सोलरला म्हणजे, तुमच्या सोलरमध्ये जी लाईट तयार होतिया त्याच्यामुळ आमच्या ट्रान्सफॉर्मर वरती लोड पडाय लागल्यात व्होलल्टेजची लेवल जास्त वाढल्यामुळ आणि त्याच्यामुळ कंडक्टर तुटायला पण लागलेत एक-एक ठिकाणी.
अगं हितं आज सकाळी काय काम करून गेलाय बघ, सगळं व्यवस्थित चालू होतं आमच्या गल्लीत
दुपारी येऊन काय कामं करून, तेव्हापासून व्होल्टेजच अपडाऊन व्हाय चालू झालंय परत परवा पण मध्ये एकदा आला, तिथं मधी ट्रान्सफॉर्मरवर काम करून गेला, आणि परत व्होल्टेज वर खाली व्हांय लागलं. आता परत असं दुसऱ्यांदा झालंय, गल्लीतली माणसं वैतागल्यात, आता माया इथं कंडिशन सांगतो माइ कंडिशन सांगतो वरच्या टाकीतलं पाणी सपलंय. लॅपटॉपचं चार्जिंग सपलंय, मोबाईलचं चार्जिंग सपलंय.
अर तुच्या मोबाईलचं बी चार्जिंग संपलंय. किती टक्के हाय?
मोबाईलचं चार्जिंग तसं हाय सोड, एकोणीस टक्के अजून
हम्म मग मरताय ते फोन बी तोपर्यंत.
खरं ते लॅपटॉप तर मेलायच.
म तु पावर बँकला लाव की.
पॉवर बँक आमच्या घरातली घेऊन गेल्यात.
वाह! म्हणजे तुला अंधारातच ठेवणार आहेत आज, मग लाईट कधी येतो म्हणल्या?
आता तो माणूस म्हणलाय तासा भरात तुमचं होईल काम म्हणून, अग मला वॉश वॉशरूमला जायला पाणी नाही घरात, काय सांगयचं सांग एवढं मोठं घर बांधून ठेवलंय. एकाला वर दोन टाक्या आहेत.
हम्म.
खरं एका बी टाकीत पाणी नाही हाय.
इतनी बुरी हालत किसी कि मत.
अर काय राव, बरं आता, परत लागला का? कॉल लागणा कां? कर, कर.
करतो थांब.
हां हां.